हॅलो हा बोला की
हा कार्यामधन बोलतेय पूजा मॅडम
हा हा बोला की. हा बोला बोला. येतोय आवाज. हा येतोय मला आवाज. हा हा येतोय बोला.
याय लागलाय का? तेच म्हटलं.
हा हा येत. काय नाही बघ आत्ता आवरल जेवन खाण, आवरली. आवरलं सगळं आत्ता जेवण वगैरे झाले हा. तुमचं आवरल जेवण वगैरे?
हो हो झालं बघा. आत्ताच आवरलं. म सकाळी लकर उठायला लागत असेल की तुम्हाला?
हो हो लवकर उठाय लागतय ना. त्यामुळे लवकरच आवरत. साडेपाच ला
ओ! एवढ्या लवकर?
होय डबा वगैरे असतोय ना मुलांचा, माझा. त्यामुळे मग लवकर उठायला लागतय.
हं.
हा मुलगा जातोयना आमचा. सकाळचं लवकर उठून आवरायचं. आंघोळ वगैरे आवरायची परत मग जेवणालाच घालायचं. जेवणाचं वगैरे झालं की साडेसात पर्यंत होतय नाश्ता जेवण. तिथन मग मुलाच आवरायचं, त्याला पाठवायचं स्कूल ला. म झाडलोट वगैरे करायचं, सडा रांगोळी. आणि ते आठ साडे आठपर्यंत होते. म जरा योगा करायचा आणि मग नाश्ता वगैरे करायचा. चा आणि मग स्कूल ला जायचं तयारी करायची स्कूल ला जायला. हां.
होय? मुलगा किती वाजता जातो तुमचा?
साडेसातला जातोय कि ओ. हा.
हं, कितविलये कितविलाये तो?
तो होय, पाचवीलाय की.
म कुठल्या शाळेत आहे? सेमी इंग्लिशला आहे काय मराठी मीडियमला ये? सीबीसीलाये कुठल्या स्टेट बोर्डलाये?
मराठी मीडयमलाय तो.
होय. मग त्याला सोडायला जाय लागते काय रिक्षा येते त्याची?
नाही नाही सोडायला जातात की त्याचे बाबा जातात किंवा आजोबा. अन ते दोघे ते नसले तर मी जाते कधी तर. हा. तुमच्या मुली काय झोपल्या?
आमच्या मुली हायेत जाग्या अजून. त्या झोपत नाही, त्यांना झोपच कमी आहे. हं खेळत बसतत्यात अजून. ही
हा हा. तुमची झाली सगळ्यांची जेवण वगैरे?
हा झाली की झाली सगळं झालं आवरलं. म्हटलं जरा फोन करूया तुम्हाला.
हा हा. म आज काय मेनू केलता जेवणात?
अ जेवणास सांडगा केलेला. सांडगा, भाकरी, भात. वरण. साध सिंपल जेवन केलेलं आज.
ध जेवण बरं वाटतय जेवायला.
अं ते काल मसालेदार पण झालं खीर वगैरे गोड गोड खाऊ नको वाटायला अ खरडा भाकरी असल खाऊ वाटू लागलेलं मला आज. म्हणल आज साध जेवण करूया.
हा हा आणि जे जेवण पचायला पण चांगलं भाकरी वगैरे. उगच ते मसाल्याच खाल्यावर पण त्रास होत तोय. सिडिटी होतीय.
होय आणि संध्याकाळच जेवण कस, हलकं, म्हणजे हेवी घेतलं कि ती झोप लागत नाही मग ते त्रास होतोय झोप येत नाही.
हो हो! तेच की.
तुम्ही कुठल्या शाळेत जातायसा?
आम्ही व्यास ऑलंपॅड अकॅडमीला हाय.
होय शिकवायला म्हणजे टीचर म्हणून आहे का तुम्ही?
हा हा हो हो टीचर म्हणून शिकवाय
अ कुठल्या वर्गाला शिकवताय? हॅलो! कुठल्या वर्गाला शिकवताय म्हणलं?
हॅलो! सिनियर केजी.
किती मुल आहेत तुमच्याकडे शिकायला?
अ हायत की ओ अठरा आहेत.
होय मग डिव्हिजन असतात का एकाच डिव्हिजन मध्ये सगळी मुलं?
नाही नाही एकच डिव्हजन आहे.
म्हणजे वेगवेगळ?
हा म्हणजे मोड, सिनियर केजी चा एकच वर्ग असल्यामुळे च्या डिव्हिजन असतात ना पण तेवढी अठरा मुल एक हँडल एकच त्यामुळं
एकच डिव्हिजन आहे.
हा!
मग कुठलं आहे तुमचं स्टेट बोर्ड ला शिकवतय काय कुठल सीबीएससी पॅटर्न, हा मग तुम्हाला पण आधी शिकवायला तयारी कराय लागते काय आधी? तयारी करून जायला लागतंय काय म्हणजे
जाय लागतय कारण अभ्यास टफ आहे ना!
टफ आहे काय?
मुला मीडियम, सेमी इंग्लिशच्या मुलांच कस जरा अवघड आहे. त्यांना वय आहे की ऑवेल्स आहेत परत आल्फा बेट्स आहेत करसिव लिपी आहे.
हा!
ह दिस दॅट चा वापर कधी करायचा हो लय लोड आहे आत्ताच्या मुलांना आधी आपल्या वेळेस असं काही सुद्धा नव्हतं.
अ काय नव्हतं पाचवीला गेल्यानंतर तर ग्रामर आम्हाला चालूच आता इथ सीनियर
गेल्यावरच की एबीसीडी आणि हित नरसरीपसन एबीसीडी!
हो इथ एबीसडी आणि हे म्हणा ग्रामर तर केवड्या लवकर चालू झाले आपल्याला आता अभ्यास घेत घेताना कनफ्यूज होतया काय कळत नाही एवढ्या लोक ह्या पोरास्नी काय लक्षात येणार आहे असं वाटतय.
होय होय आता कस कॉम्पिटिशन पण वाढलंय ना. त्यामुळं त्या हेन हे करायलाच लागतय.
हा हा मग त्या मुलांना स्पर्धा परीक्षा वगैरे असते का काय?
हो हो असतात असतात होमी बाबा वगैरे असतात की.
हो म्हणजे त्यामध्ये
हा, ते मला पण एवढं माहित नाही हो मी पण ह्या वर्षी जॉईन झाले आहे ना तिथं.
हा हा हा!
हा त्यामुळे होमी बाबांचं मला पण एवढं काही माहत नाही स्कॉलरशिपची वगैरे असतात मग.
हां हां म्हणजे म्हणजे मराठी मीडियमच्या पोरांना वेगळे आणि सीबीएससी
हा इंग्लिश मिडियमवाल्यांच्या जरा वेगळ्या असतात हा.
हा म्हणजे ह्यांच्या परीक्षा वेगळ्या आणि त्यांच्या परीक्षा वेगळ्या
हा वेगळ्या असतात हो हो. व्यस्ततात जरा असतोय फक्त नावं काही तर वेगळी असतात त्याची.
हा. ह तेच म्हटलं जरा माहिती पाहिजेल होती पोरांच्या विषयी आता बघत का कुठल्या. आ मला तर टेन्शन झाले कुठल्या कुठ घालायचं. एक म्हण हे चांगलं आहे एक म्हणते ती शाळा चांगली आहे म्हणून म्हणलं जरा तुमचं सजेशन. आता आमच्या मुली ज्युनियरला आहेत.
जुनियरला आहेत होय हा हा. सिनिअर के जी ला आहेत काय हा हा.
हा हा जुनियर आणि सिनियर मध्ये पण माझा आता कन्फ्युज होतय कि.
हा हा नाही नाही आताच झालं क.
आता फर्स्टला जर घालायचंय मग त आ आता आम्ही ज्या स्कूलमध्ये घातले ना तिथ. सिनियर पर्यंत जा म्हणजे मग आता फर्स्ट ला दुसरी शाळा बघायला पाहिजे ना. कुठली शाळा चांगल्या आहे काय कळण झाले एक म्हणज इंग्लिश. घाल एक म्हण सेम इंग्लिश ला घाल एक म्हण मराठी ला घाल. काय करावं ते सुचन झालंय असं झाले कोणाचं सगळ्यांचं मत. हे प्रत्येकाचं वेगवेगळं मत यायला लागले.
वेगळे वेगळे ते होय होय ते तर हाय सोडा.
अल अलूम पॅडला घालायच. हो कशाला घालायचं काय कळेना झाले आता अकॅडमी. भरपूर निघालेत ना अकॅडमी मध्ये आणि शाळेमध्ये काय खर. अकॅडमीमध्ये आणि शाळेमध्ये काय फरक असत हेच मला कळत काय असते फरक?
नाही नाही सेम तसच असतय काय फरक काय नसते. फक्त ते म्हणजे मोठ्यांच्या मोठ्या लोकां. अकॅडमी त्याला फी वगैरे फक्त जास्त असत शाळेना काही एवढ्या फी नसत. असाय अभ्यास काही सेम असतोय. तेच अभ्यास कोण सेमच असतोय फक्त.
मला वाटत अभ्यासक्रम.
म्हणजे ते पॅटर्नवर राहते ना सी. बी. एस. सी. चेडबोर्ड हा त्या पॅटर्न व पण राहा आणि ते पुस्तकं कुठल्या कंपनीची चूज. होतात म्हणजे नवनीतची अशोका. आणि दुसऱ्या कंपनी असतात ना त्याच्यावर पण असते.
त्याच्यावर असते म्हणजे अकॅडमी आहे आणि शाळेत आणि शाळेत कस नवनीतची असतात ना.
हा नवनीतची ते कसं सरकारनं योजूनच दिलेले असतात त्या त्या ईतेची पुस्तकं. तीच वापरावी लागतात असाय खरे अकॅडमीला आपण स्वतः चूज करू शकतोय असाय.
असं असते होयमला अकॅडमी मध्ये काय वेगळ्या फॅसिलिटी. म्हणजे तिथे एवढी फी घेतात आणि ते शाळेत एवढी कमी फी मध्ये शिकवतात. दोन्हीला काय फरक आहे तेच कन्फ्युज मधे झाले. तिथे एवढी का फी घेतात.
हा हा तिथ कस विद्यार्थ. कमी असतात वैयक्तिक जरा लक्ष दिलं जातंय जास्त म्हणजे. सुट्ट्या वगैरे असं नसते ना त्या स्कूल ला अकॅडमीला सुट्ट्या वगरे नस खरं शाळे ना कस हा सण आला सुट्टी तो सण आला सुट्टी. तस अकॅडमीला नसतय.
होय, हा ह ह. एस की फी पण भरपूर आहे हो असं एकदम फी म्हणलं. शाळेपेक्षा फी असच आहे. त्याच्या कोनालेही असं. खेळ हा प्रकारच नाही नुकता अभ्यास अभ्यास अभ्यास अभ्यासच चाललाय. त्या पोरास असं काय खेळ माहिती. नाही झाले असं वाटालय आणि सारखं.
पेशंन भरपूर वाढले त्या, हेच्यात उतरायचं असेल, तर ते करायलाच पाहिजेल असं झालंय आता.
अ.. आणि मग सारखं हे डे आला ग्रीन डे आला. सिल्वर डे आला, रेड डे असलं सेलिब्रेशन तर लैच अस शाळेत काय नसला तर ड्रेस तो जावून आणायलाच पाहिजेल, असं खर्चिकच सगळं झाले असं.
खर्चीक होय होय.
काय आणि, जर जर आपण मुलांना तो ड्रेस घालून दिला नाही तर, आपल्या मुलांना त्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागचं करून घेत नाही.
हा.. हा.. आणि ते कस आता अभ्यासापेक्षा जास्त, तर इव्हेंट वरच भर द्यायला लागलेत, त्यामुळे कसं शाळेचं नाव होतंय ना जाहिरात होतीय. हा बाबा या शाळेत भर पूर इव्हेंटस घेत्यात हे असं झालंय, त्यामुळे आता प्रत्येक शाळेत कसं इव्हेंन्टस. स्तर जास्त भर द्याय लागलेत असं झाले.
ह.. आणि सगळी जण रील करत्यात पाठवत्यात. रील करणारे आम्ही पोरासनी चांगलं ड्रेस घालून द्यायचं, असं कंपलसरीच केले आता.
आ.. हा..
त्यामुळं ते खर्चिकच वाटते सगळं, असं प.. आपल्या वेळेला असल काय होतं का कुट कुठला ग्रीन डे आणि कुठला रेड डे. काय नव्हतं एकदा गेलं की, ते गॅदरिंगलाच आमचं फक्त डान्स बिन्स काय असेल तर, ए आता काय आषाढी एकादशी आली चला. काळ रोज घेऊन या शाळेत वगैरे, असलय काय काय
तसपण असतयच.
एक एकदा वाटत ते हाय, ते बरं पोरांना ते सगळं. म्हणजे, म्हणजे रीती रिवाज. आपले सण ते सगळं करतात. पण एक एकदा असं पण वाटतंय. त्यांनच म्हणजे, आपण सांगण्यापासून ते कृतीतन त्यांना ते पट पण समजते असं पण वाटते हो, आणि एक एकदा खर्चित पण बाजू आहे असं वाटते. असं दोन्ही कडनं पण विचार होते आपला.
हा हा.
हम्म. आता आपण घरात सांगायला लागलो काय तर सणाचं वगैरे, तर असं पोरं ऐकून घेत नाही, ते शाळेत कसं व्यवस्थित ऐकून ते घेतात.
हा शाळेत कस जरा टीचरांच हे असतंय ना, दबाव वगैरे असतंय आणि घरात कस मूल ऐकतच नाहीत ओ.
होय बर बर चालते घ्या. हा ठेवू काय हा.